आला का हा झाला का चालू
हा येते का आवाज. तुम्हाला हा ना काय करता तुम्ही?
आहे बसले आता.
बसल्याती काम आवरले सगळे?
हम् काम आवरलं बसली आता.
मामा कामाला गेले?
नाही झोपलेत नाईट चालू ये ना
नाईटला जात्यात हा का. म आता आता थोड्या वेळा न उठायचा टाइम झाला मामा चा
सहा साडे आला उठतील पोर आले हो पोर आल्या हो का मग. चालूच चावाचावं
हा मग पोरांच्या आवाजाने
तलग दे जेवायला जेवण हा.
सात वाजता जाते ते.
सात वाजता जेवाय बसलेय का सवा सात साडेसात वाजता. जेवण साडेसात सात पस्तीस ला निगत्यात कसाडेपस्तीस.
हा ना म तिडून आल्यावर पोरांचा अभ्यास. पररं मग मा गेलं का परड्या परड्या आधी जाता असश ना
मला जा लागत येते का ती नाईट चालू असल्या जाते.
हा ना.
च एखा चक्र साकाळची नेऊन घालायला ना तर नाही.
मग आता निवंत बसल्या ते.
हा आता निवांत. म्हणले आता आवरून घेतलाय का टेन्शन नाही राहत ना. हा आता अचानक ने आवरल ना. कोणी हमसाठी नाही तर मग.
कोणी ना कोणी येतच राहते ना.
हा हा बसले का म बर.
हा ना ते. का हा जेवले मी आज मी बी सकाळी घरी येऊन जेवण करून नव्हते आली. मग इडं येऊनच जेवले मग अजून काही दुपारीही नाही केली भूकही नाही लागल्या.
हा हा ऊन नाही काजब पाऊस हाय का नाही.
हा उन येतोय जातोय पण बराच उन होतो सकाळी पाऊस नाही ना आज.
काम.
पकी जोराची आधी होती एकदाच आला होता पण पक्का जोरात आलता.
एक वाजेपासून पाच वाजेपर्यंत. चार-पाच वाजेपर्यंत होता पाणी का पाणी होता एक चार वाजेपर्यंत. हा ना, वावरांमध्ये आहे का पाणी?
नाही ना वावरांमध्ये पा नाही त तिकडे सांडे प टाकली ती. अं रोपे जरा पाताळ झालेत ना‌. मग म त्या दिवशी भातभीजा टाकण होतं. टाकला चिखल होतं थोडस तिक वर. इकड खाली दात्रीच्या आववर टाकले म्ह रे वावरे गुथून राहायं ना नाही का दुसरे.
हा म्हणजे इकडं मुरमाठा साहेबी आणि.
हा हा गुंतून राहायचं एरीच एवढं मोठा वावरतात नाही का मग एरी को वापरात. कसा दिसत मागून लावल हो.
हा आणि मग मोठ्या वावरवरात माणसं असले तर पूर्ण होऊन जाते.
हा.
कोण वायसं तर्मा.
हा ना आणि मग आज सकाळी परत ये गेल ते खत मारायला.
हा पावसाही नाही कोण त्याच्यात ना.
हा ना पाऊस नाही पण मग हा आपल्याला नाही का. एकदा वळ चालू झाले कारण काल एक पासन आलते मग पासून एखादी पाऊस असला का आपल्या वावरांला काय. वळ निघून आले का पाणी राहातय परत मंग. मग त्यादिसच्या पाण्याने का न वळताना.. आ नाही ते आता आलात कमी होत. हा आहे ना तं थोडा थोडा म तुंबले का म्हणजे नाही का.
तुमले का होच ना अजून चालू.
हा, हा न आज पावसाचा आकारच आहे न काल परवाचा दिवसा. हां गेलं स.
इकडं काळ पका पाणी होतं दुपारची
अ नाही इकड आलता पण एकदाच् आला होता असा मग नंतरून गेला उघडून
हा
औन जाचाज ने मण ते काय. पण मग आला टईम तर रविवार पासून हळूहळू करु सुरुवात नाही का.
हा रोपा पापाला येतं म्हणजे मग जरा.
आळतीले बीन.
वरचं तरी रोप पातळ असल तरी मग एवढं वावर
हा ना आणि दरवर्षी गेल्या वर्षी बारचल्या नाही रोपही पातळ झालं तीन पिशव्या टाकल तरी एवढे एवढी जागा दिसते.
वर ना आणि जागा वाढले नाग पुढं बी वाढली
पुढेही बरेच वाढले हा मधले ते साग होते ते निघाले.
कुमरका हा हा.
त्यांच्यामुळे मग. बरे जागा वाढले हे म्हणते तीन पिशव्या यतीन वईल एवढ्या राबामध्ये वरले का. वरुण पण टाकेलय ना.
रुपम हे काय यंदा
हा.
अक्षत नाही का?
नाही पण अक्षेतला उतार नाही चांगला व्यवस्थेत ना गेल्या वर्षी पाहिलं ना. पहिल्या वर्षी एवढा उतार बसला गेल्या वर्षी आठ पोती भात झाला.
काही बी आपण कसं बिऊन म्हणतोय एका वावरात हा व्हाला लागलं का एखान टाईम होतय.
हा हा. आणि इकडे उंराच्या चालेत आहे ना त्यात रूपमस करायचे मग काय करते काय माहिती.
हा म्हशी ला खायचं कमी पडताय भात ना
हा ना खायला कमी पडतंय परत मग
यंदा झाला असत तर बरोबर झालं असत पण यंदा. झालंच नाही एवढा धबड काय होता यंदा घराच आहे बी
हा ना गेल्या वर्ष एवढ लय तांदूळ होत, जुनही दो एकटं होतं यंदा तांदूळ सों कमी आलंत नाही आला टाइम तिकड दिवाळी नाही झाली तर तांदूळ संपायला बस
हा आणि यंदा दबाड का यंदा किती आटच पोते होत ना भात हे
हा ते आठ होते आणि हे पाच होते.
हा आण पहिलं खाताळीचं कस दोन तीन कट राहायचं. यंदा ते नव्हतं, खायला उरून पुरून.
नाही खाताळायचं होत पण मग ते द उन्हाभर संपून गेला ना.
हा तेच तर उन्हाळ संपून हा म हे कशे चौदा. पंधरा पोतेन भातही कमी काडला यंदा.
हम्म.
भात आहे कमी काढायले किती आप बारा तेराच पोते होते काढले ना?
हा
चौदा पधरा काढले असतील
गेल्या वर्षी सतरा काढले होते ते बारा होते आणि इंद्राणीचे पाच काय काढले होते.
ह यंदा कमी भात आहे
पाच का तीनच काढले होते गेल्या वर्षी बेग पण मग ह कसे अक्षदचे तांदूळ म्हणजे भात थोडा घातला तरी भरपूर व्हायचा नाही का त्याच्यामुळे मी ते अजून पुरावठ्या पडल होतं
अ चूरय लाय लाय इंद्रायणीचा चुरता आहेवी
हा नाही इंद्राय नाही कुठच कमी पडत ये. तरी मग इंद्राणींच म्हणलं आता दोन्ही सारख सारखंच येत मग ते आता मागं कट्ट खाली केलं तेव्हा. दोन्ही तादूळ मिक्स करून ठुलाता एक कटा. निसायला म्हणला नाही मिक्स केला का ह एकच निसून ठिवती नाही का.
हा मिक्स केला का मंग खायलाय बर अ शिजवायला बरा.
एकाचच् नुसत्या उगऱ्या होतीन आणि नंतर निस्ता इंद्रायानी खायला मग माहिती ना येवडल टाकून द्यायला लागतो येवेडी फे झुक होते.
हा अन शिजवायला ही बरा
हा
हा हा प्रसाद बराय का?
हा सकाळी म्हणतं होता मम्मी माझं पोर दुखतं आहे पण गोळी दिली ती म्हणून पका उड्या मारते पका वयतगद थोयत ऐकत नाही कोणाचा र उदोग करीत राहतो सकाळपासून शाळेतून जातात कपडे घालीत नाही काय काय नाही हाय तच चिंत तु
आणि शाळेत
शाळेत बरं आहे?
हा नाही करत का आतल दिते का आबल करत काल
हा मग लिहितोय लिहायला सगळ्यांना लिहितोय त्याला कळतं आहे बी काय लिवा फक्त ते काय लिहतोय त्या लवकर कळतं नाही आपण नाही त्याच्या पशी बसलं तर त्याला उमजतच नाही काय लिहतय
यंदाच्या वर्षी दिवाळीपर्यंत बरोबर समजते पोरांना
कोणती संख्या तीच कळ नाही नाही माणूस जवळ बासला ना करीत येतो पण आपल्याली वेळ नाही आपण इकडून जा हो बाई नको आपण दिवसभर नव्हते कररी ह्या करते त्याच्या प बसायस टाइम देत नाही त्याला कधी लक्षात येईल त्याच्या नाही का मॅडम मग एवढं वर्गामध्ये एवी पोराय एका काहीका थोडं लक्ष देऊन होणार आहे तिचा काम आहे ति करत जे ती फळे देऊन पोरांना घेतातत उतरावं तो फळ्यावर मॅडम जी लिहून देते ते बरोबर घेतो उतरावून आ करायला पाहिजे त्याची आपण परत उजळणी घेतली तर पोराला कळलं ना
दिवसभर झोपेल नाही राती आता झोप संध्याकाळी लवकर
आणिे नेमकी ह संध्याकाळी अभ्यास करायचा टाईम तेव्हा झोप येते आणि आता आठ दिवस झाले संध्याकाळची नेमकी सात वाजता लाईट गेली डायरेक्ट येतच नाही डारेक्ट कधी बारा वाजता येते काही एक वाजता येते काय माहित
सुत लाईट नसली का सुचत नाही का पटक्यान जा जेवण झाले का जेवायचं भांडे घासायच ते विचार टाइमिंग त्याच्यात
जात आता होत. हे रात्री बसले होते घडीभर घेऊन मग काय पाटकावले धरून हा मला कशा दोन तीन याया फटकाव मला दोन तीन वळ्यांमध्ये कळालं अकरा-बारा कसं म्हणायचं यगन सुरुवात झाली का बरोबर म्हणायला बरोबर म्हणतो पण खाली एक कोणास आला त्या
ते ना व इकड वन-टू मध्ये सवय लागेल ना या सोम लाय कुठे येतय ते.
त्याच्यामुळे हा. एकोणावी- एकोणतीस तिथे आला का त्याला ते काय म्हणा त्याच कळत नाही तिथून जातच चुकून. नाही तर पाारच शंभर पर्यंत म्हणतो पण ते काय म्हणा तेच उमजत नाही पडते त्याला.
लक्ष राहत नाही ते सवय लागली नाही एकाहीची.
हा.
रुवा बाई सााळ झाला कटाळा नाही कर.
नाही शाळेत जायच अजिबात कटला नाही आता एवढा लवकर शाळा जाते ना शाळा बरते आहे ना. आणि एवढा चिखला त बी आता माग बी दोनचार दिवस कटला आजिबात नाही शाळेचा फक्त आब अभ्यास अभ्यासाचा कट नाही मॅडम द्या दिला ना ते अक्षर चांगलं असं नाही त्यां न तून लिहून मोकळा होतोय फक्त त्याला घेऊन बसण त्याच्या उजळणी परत घेण हे मोठ काम आम्ही शेवटी नाही पहिलीलाच आप आपण विचारणार आप पण त्याच परत रिव्हिजन घेण तेच ते रिव्हिजन घेतली तर त्याना कळतं
त्याच्या पप्पाला बसवायचं ना तिथं दिवसाची कामं कधी कधी असलं
दिवसभर आता राशन वाटायला जातेथे घरी असल्या का तेवढं. ती जाय ह्या कराय जाय त्या कराय काय नाही काय आता सचिन भाव नाहीत म्हणजे मग. काय ना काही करणारच आहे त्यां करया करतया. तसे म्हणजे अभ्यासाला बसविततच. आता हायत घरी आहे मागा आता दोन तीन दिवस झाला आजारी झालत्या.
ह काय थंडी वाजून यायची ना.
हा थंडी वाजून घ्यायची उन्हावळे लागलं होत.
उन्हाळ काहीतरी इन्फेक्शन होत य अग आपण म्हणतो उन्हावळं को इन्फेक्शन होते काही? इन्फेक्शनच होत हे आपण म्हणतो लघवीच काय हे इन्फेक्शन राहते काहीतरी.
हम्
अ दक्ष पण आजारी झालत आता कालपराच्या दिवशी दोन तीन दिवस झाले. त्यालाच बघा सर्दीन ताप पण पका ताप येत होता मग परर्वाच्या दिवशी नेलत दवाखान्यामध्ये परवाच्या तेराच्या दिशी ने लत हा गोटीला नेलता. मग हे राशन वाटाय जात होते. अ मग तिच्या भाऊलाच घेऊन लावलं होत.
हा हा आणि येरे बी बसणार तिथे अणार खाट्याला उतरात्यात ना तो दिलाय कळम तर
आपण मग नाही का नाही त गोटी काय पायाखालची धुळे त काय कुढे जाऊन येईल
हा नाही नाही इलाय कळन तवा हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
का ग आवाज बंद झालता?